हॅलो.
येतय.
जेवलास काय?
व्हय. अ. होय जेवत्यात.
मग. तशी ती व्यायाम करून, भूक लागलिया म्हनून आणि जरा भात खालेलो.
हम् तितक्यात ताओ समोर हा चा बस नाही काव समोरण येताव.
हॅलो.
ह्, बोलकी.
लोकेशन घ्यायच ना पुढचं, आ थांब सांग तो, हम्म हम्म. त्या मंगे पेलत नाही.
हम्म हम्म हम् हम्म.
आ, तिसरी लिंक मी. पाठवल्या बघ.
हे कमी कररास काय
हॅलो.
हम् बोल की.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहित आहे.
हा.
काय.
सूत्र ना. एक छेद दोन गुणिले पाय गुणुले. आ.
समभुज त्रिकोणाचे. हम्म.
शंभूरचा.
बलेट ट्रयंगल, हम.
सहाय आहे का. होम्. होम. त्रिकोणाचा.
समभुज त्रिकोण इक्विलायटर तयार कोण आहे.
हम का माहत नाही ग लक्षात नाही माझ्या.
रोड थ्री आपोआन फोर इंटू बाजूचा वर्ग, रोड थ्री आप
हा हा.
त्यां वारस झा अ काय येव रूट थ्री आपोआन फोर इन टू बाजूंचा वर्ग. अं समभूज त्रिकोळाचे क्षेत्रफळ आणि समभूज त्रिकोणाची उंची. रुट थ्री आपॉण टू इंटू बाजू.
का बाजूंचा वर्ग.
नुसत बाजू, उंची, क्षेत्रफळ असलं तर रूट थ्री आपोआन फोर इंटू बाजूंचा वर्ग आणि उंची असेलं तर रूड थ्री अपॉन टू इंटू बाजू, हा.
कुकरनी.
आणि काटकोण त्रिकोणाचा. कर्णबरोबर पाहता ते काय माहितीय म्हाला पायता गोरस. हम्म?
आय, अडकालाय तुझं वॉईस.
हॅलो. काम म्हटलीस?
समभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि उंची झाले काळाला?
अ क्षेत्रफळ भागात अ रुट थ्री अपॉन फोर इंटू बाजूचा वर्ग. रूट थ्री अपॉन फोर इंटू बाजूचा वर्ग क्षेत्रफळाचं आणि हाईटचं रूट थ्रि अपॉन टू बाजू. इंटू बाजू. क्वेस्शन पेपर सोडवलीस काय नाइ आज?
सोडवलोय की.
हम्. डाउट क्लिअर किलीस काय नाही त्यातला?
डाउट क्लीअर ममम
हम्म. ते हेचं बघितलीस काय?
काय केलं नास
ते एक्स मध्ये एक्स मध्ये सोप रुप त्याच
हा केलो की.
ते कळत्यात काय आता गणित कशातली हाइत ती नेमक?
जॉमेट्री.
हम्म? जॉमेट्री मध्ये कसं काय ते?
कुठलं का असंना आपण करायचं झालं का म्हणजे
कर कर. ठेऊ काय? बर नाइ थाम दहा मिनट हुदेत.
काय झालं?
आई!
समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ
हम्म, माहीत नाही मला.
पाया गुणीले उंची. समभुज चौकोणाचे क्षेत्रफळ. रॉबश एकशे दोन इंटू कर्णाचा गुणाकार. हम्म. समलंब चौकोण. संमलंब चौकोणाच त्रि क्षेत्रपळ बरोबर र एक छेद दोन. गुणले समांतर बाजून ची बेरीज
हम्म.
बेरीज गुणिले उंची
च
इष्टिकाचिटी बॉईड.